हा तुमचा आला माझ्याकडन लागत नाही.
हॅलो.
हॅलो.
हॅलो.
हॅलो ऐकू येना?
हा नाही आलेला.
हा म.
लागे ना कॉल
नाही.
हम् मला लागला की
होय.
कसं काय काय दाखवून होता.
तुमच टास्क कंप्लीट झालंय अनदर पर्सन ला कॉल लावा.
खाली आलेलं काय?
हम्म.
नाही त्याला परत सबमिट केलं ना म लागतात कॉल माझ मगाशी तसच झालं. मग लागत नव्हत मम्मीला म परत मी त्याच्यावर मग केला ना भरपूर मग परत वेस्ट जाणार एक कॉल शेवटी सबमिट केल मग आला तो मग आता कंटिन्यू लागयला लागला.
नाही आधीचे कॉल सगळे सबमिट केले की मी सगळ ते ऑरेंज झाले की.
नाही पण ते आपण एखाद्या वेळेला कस होत नेटवर्क असेल नसेल क नाही त कॉल सबमिट होत नाही तिथ मेन्शन पण करत नाही वरती. आणि नंतर तो खाली म्हणते असस धिस कॉल ऑलरेडी म्हणजे आपलं बोलणं झालंय नेक्स्ट ताईला करा. साऱ्याचा दुसरा नंबर प्रविष्ट करा अस येते ना मग ते ते क्लिक केलं ना मला लागतात आता किती राहिल्यात?
एकच राहिलंय.
आता माझा पण हा झाला की एकच राहतोय.
उद्या करूया एक एक कॉल
चालते की उद्या सकाळी केलं तर पण होते आता मला ते पेमेंटचं ऑप्शन आले बघा. म्हणजे ओपन ह मला ओपन होत नव्हतं ना ते टास्क म्हे कमप्लीट
होती आ बँक डिटेल्स प टाकायच ऑप्शन येईल की
आलंय कीच केम ते नंतरतेलू झा. मगुप टाकत अडकीि ब्यांचे पैसे येतात का नाही
नाही नाही माझ तेव्हा एज बसत नव्हतं.
पण.
एज काही एक वर्ष कमी पडते नाण
हा हा.
काय बोल.
सत तारखे पण भरायच्या ते हो सारखेपासून भर म हो. सात तारखेपासून नवीन फॉर्म भरायडतं सात तारखेपासून जुलै पासूनन फॉल भरायचे आहेत काय? जर विचारलाजे मला ते आहे इन्स्टावर आलेलं होते.
हम्म हम् काय युट्यूब वरती. काय नोटिफिकेशन येते एक बी काय खरं नसते.
एक पण नसते प्रत्येक जण आपल्या चॅनेलच्या व्ह्यू साठी काय वाटल सांगतात.
होय.
मला पण नाही येत पैसे.
का परला नाही.
भरलेला आहे एकदा नाल्ले कृप खालाने ते माझ्यावर रतातयी र माझ नाॅस भर मग ते नाही भेटत
हम् होय
आम म तंत एवढपटणी सगळं आहे आणि तिलाही र ति हसते असते
खरं नावावर न दाखवत नसेल ना
ते भावाच्या वहिनीच्या पां जिजवर आहे ना ते तर पण असं कशा आ्ही नाही हो सगळं वेळ सटल य आणि असा आहे
नसा न असते
मग ते आले की मला देतं की
आमचं पण हाय पण आमच्याविषय त्यांचं चांगलं आहे वो. मोट बंगला, सगळं. तुमची मम्मीेत.
मम्मीचे पण नाइ.
का?
तिचं कधी येतय कधी नाही असंय.
हा, हा, हा. आता या मार्च मे पासून पण आले नाहीत बरेच जणांचे. म्हणून दे परत सात तारखेपासन काहीतरी हे करायचंय नाही नवीन फॉर्म भरून द्यायच त्यांचा, त्यांना येत नाहीत तेनी.
हम्म, हम्म.
हम्म.
ते पण काय कुठं निवडून आला तोपर्यंत येणार त्यांनी. त्यांचे सपल की काय देणार आहेत त्यांनी काय चालू ठेवणार आहेत.
जेव्हा इलेक्शन
आवाज येइ ना.
हॅलो. आपल्या इचरकरंजीतलं म्हणायला लागलोय. हॅलो.
हम्, हा बोला कि?
आपल्या इचलकरंजी बाहेर आ त्यांच राहू दे म्हणलं त्या सरारचं, आपल्या इथच, इचलकरंजीलाच म्हणलं. इलेक्शन होतं त्यावेळा चार चारजा रोज यायचीत, आता कोण एकटा पण येत नाही बो बोलवला तरी पण येत नाहीत आता.
होय.
हम्म. तुमच्या तीथं कोण आहे.
आमचे तर कोण आहे काय माहीत?
काहीच मला काय एवढं?
हम्म.
मला एवढं काय माहित नाही ओ?
होय ना डेकनच एरिया बहतेक शापु पुरमध्ये येतय वारत.
ते आवड्याच एक हा इथ बिल्डिंग तो एक हाय. आणि, आणि त्याच काय नाव काय? बंटुका बबलू काहीतरी आहे कि तो.
काही माहीत नाही बाई ते लेडीज कोण नाहीत का?
लेडीज नाही सगळे जेंट्सच आहेत.
हम्म, हम्म, हम्म डेक्कनच. जवाहरनगर पर्यंत आमच्या एरिया म्हणजे मोठं केलेत ना मतदारसंघ चार पण येत नाही बोललं की असं
ह गणेश नगर मध्ये पडतय आमचं
हाशापर येते तुमचं इथ
हा शहापूरमध्ये
हम अमरसिंग पाटील का काहीतरी उदयसिंग पाटील
हा हा हा उदयसिंग पाटील
हम्म जसिंग पाटील आणि तासगावे पण आहेत का तुमचे चेरत लेडीज आहे बघा त स या असं मेन यास मी ल हे गय बधत नाही ना नाहीय थोड जय मन तजात ते कृष्णावर.
हा तीथडे ते
रंजित जाधव.
ते पण काय माहित नाही.
हूं तुमच्या रंजित जाधव. आत्ता काय काय किती प प्रॉब्लेम आहेत पावसात काल आमच्या इथ डामाला करंट लागलेला एक मुलगी उभरल तीला शॉकच बला जोरात.
होय.
पुर्गी अस रडत आली घरी हा तरी साडे दहा वाजता ते पण. दा मक्काय तीजे प प्पा बाहेर होते वाटतं ओ ती पप्पांना बोलायला गेलती वाटतं आणि तिथ चावी बोरच पाणी पण सरकारी बोर पण हायत नय आणि चावी पण आहे तिथं आणि असं उभारलं तिथ बघून असं पप्पांना बघालती वाटते उभारून आणि तक्यात अशी पडली वाटतं घा रडत आलती घरला सगळीजण आम्ही बाहेर ला कोणाला काय झालं का काय म्हणून. असल.
न पावसाळ्याच्या दिवसात धरायचंच नाही खांबाला कुठल्याच लायटीच्या.
होय तरी पण ओ. रात्री कनेक्शन येऊन करून गेलीत की आमच्या इथ लगेच काय झालं की ग्रुपवर टाकत्यात.
होय ते टाकत्यातच सोडा अ गजानन शिरगावे म्हणून आहे.
होय का?
खरं पावसाच्या दिवसात पकडायचंच नाही कारण की वारं तेन सुट ते वयरी बिरी तेन निसटत्यात.
ही पाचवी सावही ची मुलगी पाचवी ची मुलगी. पप्प आले तिथं उभारलेले वाटतं ते नंदचा नाल्याचा भाऊ पण होता बाहेर.
हम्म हम्म.
नंतर सगळी जण तर.
होय.
हम्म.
अवघडच हाय.
हम्म. तू पुण्यात कसं ऍडमिशन मिळत्यात ना ग एम सी ए ला?
भेटतय की पर्संटल चांगले पाहिजे आठ्ठ्यांनव नव्व्यांनव पर्सेंटल पाहिजेल.
हम्म हा
हा कोर्टातन होय ह कोर्टात न्यू ऍडमिशन घ्या बोलत्यात ती.
कोटातन काय ओ ओपन मध्ये तर बसताय मग ते एस सी बी सी पण नैयाय मग कसं काय?
हम्म. नाही कोर्टात न घटली की कास्ट बिस्ट काय नाही सगळे पैसे भरायचे. आपलीि आणि वरणाने पैसे डबल घेतात
ते कसायला पाहिजे मी म्हणत होते की जॉब जर जरा जॉब जॉ भेटत असला का नाही जॉब करत करत बीीसीआय वती
जॉब असाल कस भेटण स्किल तर पाहिजेत की
केल हो
बी सी म का स्क नाही ना जे आपण म्हणा जॉब बघा आपण किल्स आहेत का तेवढे क्लासमध्येध्ये हम्म
पण म सीए केल्याशि मला जॉब नाहीच आहे का म्हणजे
नाही जॉब भेटतोय बीसेेवरती पण स्किल पाहिजे कि सगळं कंपनीत काय काय करायचं काय नाही ते सगळं याय पाहिजे की
ते पण यालाफेजके होय
इथं काय झालच नाही आमचं सग
आपले म का हल नाही ते काय नसतय
साईड ला माझ्या मुली होत्या तर क्सला जात होत्या तरी सुद्धा त्यांना क्लासला जाऊन माझ्या बघून करत होत्या हा एक्झामला सुद्धा त्यांना एका लाईनचा कोड आर्थ सुद्धा माहित नाही
मध्येजेचं उगं हा म्हणून शिकायचं म्हणून शिकायला लागल्या थोड्यात
हा आणि ते आता बीसीए नंतर जॉब बघणार आहेत
काय करणार तिथे दोन कंपनीत ह
मग तेच बोलालाय मी बीसी नंतर हा
प्रॅक्ट क्लास तम्हाला
हो प्रॅक्टिकल असते की प्रॅक्टिकल वर जास्त भर द्यायला पाहिजे
हा अच
कंपनी वाले काय म्हणत नाही तुलारी म हा तुला मार्क चांगले पाहिजेत असं बोलत नाहीत का तुमला तमक कं घ्या तुमचे मार्क बघून घेत नाही
किल्स तर म्हणज मान
त ह